काग.
नाही आपण ते ट्रिपला जायच होतो क नाही.
हा.
ते मग पुण्यात ना एक ट्रेन आहे. ि पुण्यात ना पूर्ण शेवटच टोक कुटलं.
कुठलं वरच खालच कुठलं. कन्याकुमारी.
त्याच्या आधकडं कुठ तरी एक. चारशे किलोमीटर का कितती तर मिनटर आधी. थांबत तेत. पूर्ण नाहीय म्हणला अस तर एक नऊशे किलोमीटर. त्यापेक्षा पण जास्त ट्रेन आपल्या त. किती किलोमीटर आहे.
एक हजार किलोमीटर तिरुपती आप प्लेट.
मला द नऊशे नाही जास्त असेल.
हा.
काय किमान तीन दिवसाची ट्रेन आहे बघ.
बर.
काय तिथ ना. पूर्ण सगळे घाटात ना वगैरे कोकणच्या साईड न जाता.
हा.
पुण्यातन चालवून तिथ संपत्या.
बर.
मग जाय जगळ त्या फ्रेंड ना म्हणजे कसं. साईड ते एक ट्रेनची ट्रिप.
हो तशी पण चालते आणि हच्यात ना पण. बरं.
हा आता.
ती एक ती एक आहे आणि म रत्नागिरीतून निघणारी एक ट्रेन आहे.
हम्म!
ती पण जातय बघत साईड ला आणि ती पण. पूर्ण कोकण कोकण ट्रेनच आहे.
हा पूर्ण पश्चिम घाट. पूर्ण पश्चिम घाट कवर्ह करता प त ट्रेन.
हा! चालते गे मग. प तिकीट वगैरे बघायला पाहिजे त्याच कसं कधी माळते काय माहिते.
तिकीट काय आलंय त्या मी म्हणाले पूर्ण बुगीच हे करा बु. आपण तरी दहा पंधरा जण आहे
हा
पूर्ण बुगीस बुक.
बुगीत तुर्या. बाहातर शेट अस..
एका बुगीत.
हा.
एवढी.
होय.
म मग सगळ्यात भारी हेच बुक करायल. थर्ड कलासचे सी.
हा एसी चालते.
त्याला केबीन असतात काय.
पैशे लात नाही थर्ड थर्ड क्लास राअना अस.
मग तिकड फर्स्ट क्लासलाच बघा काय सरळ.
चालते य की.
दहा जणांसाठी दहा एजी केबीन
बघया की मग.
मग तीत सगळे एकदम जाता येतयाबरबडते. केबीन नसल्यामुळे तीन दिवस जरी अस.
हा काय प्रॉब्लेम नाही ना आणि. तस फर्स्ट क्लास ऐसीला ना कस जेवण पण वगैरे व्यवस्थित मिळते आपल्याला. टाइम टू टाइम हाप.
ट्रेनचं जेवण असते काय.
हा आता एंट्री आसत्या ट्रेन ला.
म्हणजे?
पँंट्री म्हणजे ट्रेन मधली ही आपलं किचन ट्रेनचं
हम्म.
त्याला पॅन्ड्री म्हणतात.
हा.
बघु मिळल तेज आपल्याला.
किचन मिळतया का जेवण?
जेवण करून मिळतय आपल्याला तयार जेवण.
हा, हा
त्या ट्रेन, आता एवढी लँग म्हणजे तीन दिवसाची ट्रेन आहे म्हणजे, त्याला किचन असणार आहे रे. काही, काही, कुठल्या, कुठल्या, ट्रेन आहेत त्याला नसतय किचन, पण ते एवढ्या दिवसाच आहे म्हणाल्यावर, त्याला असतय किचन.
हा, हा, तेच काम म्हणत्यात.
हम्म.
मग नाही म्हणलास तर, आता तिथं कुठल पॉईंट फिरण्यासारख आहे.
कन्याकुमारीत
तो मरीत नाहीमी सांगितल की तुला चारशे, हा म्हणजे इकडे काय, पश्चिम बाजूला काय ते केरळ येतेय, का तामिळनाडू येतेय
हो, केरळ येेतेय
हा मग केरळमध्ये स्पॉट बघ, कुठले फिरायला
प केरळमध्ये स्पॉट मस्तच हेत, भरपूरच फिरायला आपल्याला. केरळ, तु फिरीशील तेवढ कमी आहे.
केरळमध्ये नाही महणालास तरी, एक पाच ते दहा दिवस राहायचय. इथन ट्रेनच एक, तीन दिवस धरून चल आणि ट्रेन रात्री काय तर साडेतीन वाजता येती या तिथं.
बर.
साडेतीन वाजता ट्रेन आहे. नाही म्हणला असतं सगळ्यांच्या मधी तिखिटाचा खर्च एक किती होईल तरी दहा जनाच्यात? पन्ना तीन दिवसाच्या म्हणल्यावर दीड लाखाच्या असपास जाईल नुसतं ट्रेनच जायचं. तिथं दहा दिवस म्हनलास तर अराऊंड एक दहा लाख.
हम्म. तेवढा होणारच.
परत यायचं एक दीड लाख.
हो अ दी तीन, तीन म्हणजे पंधरा पंधरा लाख तर
ह राउंडफिगर पांधरा धरुया आपण.
हा हो.
दहा दिवस तिथ दहा लाख बास होतात. का जास्त झाल.
फक्त तस एवढे लागणार तर नाही आहेत. पण बाकीच हे आपलं राहणं, खाणं
हा.
आणि आपलं काय फिरून नाही इकडे तिकडे जरास.
हा.
दहा जणांच्यात पन्नास, पन्नास हजार न भरपूर झाले.
पन्नास हजार म्हणजे पाच लाख बास झालेत दहा दिवस राहायचा आपल्याला.
हा बस होत जास्त घेतलं की हे मिळते रे स्वस्तात म्हणजे हॉटेल वगैरे बघू आपल्याला चांगल जास्त रूम घेतली की कन्सेशन देतात.
हा बघ दहा दिवसाचं जेवण म्हणजे सकाळ, संध्याकाळ. तरी वीस जेवणाला लागतील.
होय.
वीस जेवणाच नाय म्हणला अस तर एक पंधरा हजार तर होतील.
हम्म होतात की.
कारण तिथं चालवे म्हणलं तिथलं स्पेशल काय. फूड वगैरे आपण घेणार बरोबर. जे स्पेशल फूड म्हटलं तिथल.
हा लोकलच ना लोकल रेग्युलर जेवण त्यांच. नाही म्हणलास तरी दीडशे का दोनशे रुपयाला तिथं थाळी मिळते तिथ.
मग एक दहा हजार धरून चल एकाव्याचा पाचशे रुपये जरी म्हणत
हा
तरी हा एका वेळेचा पाचशे रुपये मला अस तरी वीज त्या दहा हजार मधे बरोबर आणि नाष्टाचा खर्च काढला तर नाष्टा किंमान दोन टाईम आणि इकड तिकड फिरायला गेलो तर आधी मध्ये कायतर
काहीतरी खायला हा
मग त्याच्या आणि पाच हजार बास होईल नाश्ता आणि तीन टाइम धर पास ते पाच हजार दहा दिवसाचे
हा पाच हजार जरा आणि लागतील इकडे तिकडे होणार ना त्याच्यासाठी
हजार धरून चल तिथं आणि काय तर किरकोळ किरकोळ लागलं तर
हो.
बरोबर.
हो.
आणि दहा दिवसाच राहायचं एकाच एक दहा हजार रुपये
हम. हा अ नाही होतात बरोबर होतात. तिकडं एकट्याला पण नाही. कशा रूम घेणार एका रूमच काहीतरी दोन हजार वगैरे असेल एका रूमच म एका रूम मध्ये किती चार जण तरीबसतात
हा आपण काय ग वेगळे वेगळे राहतो ना आपण सगळेजण
हा म बघ मग एक मोठा तसा जर हॉल जर मोठा मिळाला त्यांच्याकडनं लॉजमध्येध्ये वगैरे असतात हॉल मोठे म्हणजे मोठ्या फॅमिलीसाठीठी हम्म. किंवा जर त्यानी एका रूम मध्ये आपल्याला बेड अऍडजस्ट करून दिलं तर मग परवडतेते आपलं.
काय म्हणते रूम घेण्याच्या जीवीला असत.
हा.
तेच घ्यायचं म्हणते कारण नाही बघ जर का रूम घ्या गेलास तर किमान दहा जणांच्या चार रूम तरी पाहिजेत तर किंवा तीन रूम तर पाहिजेतच. तुझ्या ना किती लागतील.
दहा जणांचे हम चार न तीन तरी लागतातच.
बरोबर तीन रूमच माझ्या मते किती गेलं. आठ हजार रुपये तरी धर बरोबर आणि तेच जर का? बुक केला दोन दिवसासाठी किंवा चोवीस तासासाठी- तरी ते मिळते पाच हजार सहा हजारच्या आसपास चोवीस तासाला
बर.
बरोबर.
हम.
त्यांना
हा.
आणि जर का लोकेशन वर ते नसला चांगल्या तर आणि पाच हजार वाढल नाहीतर लय पण कॉटवर मिळते ना.
त्या त्याने सुु भ लालग
हा सगळंच सगळं चालू आहे रे ते. परत ते पाच पालं हा. आणि परत पॉट वर असणार.
हा.
मग जेवणा दहा हजार नाश्त्याचं वगैरे इकडे तिकडे तड तिकड ते दहा हजार आणि दहा दिवस राहायचं एक त्याचं दहा हजार रुपये भरले बरोबर. दहा दिवसाच्याना म्हणजे तीस हजार रुपये झालेत बरोबर ट्रेनचा एकाचा खर्च किती? त्याला
ट्रेनचा बग.
आपण दहा लाख दीड लाख रुपया. काढलं ना दहा जणच्याात. म्हणजे पंधरा हजार आल ना एकाला?
होय
बरोबर पंधरा हजार रुपये ट्रेनचा खर्च पंचेचाळीस.. बरोबर.
अ.
आं.
होय होय आणी काय पाच हजार. का आपल्याला पाहिजे ते खरेदी वगैरे काहीतरी.?
एवढी काय खरेदी कोण करत नाय सोड.
कोणतरी बघ कपडे तिथली ट्रेडिशनल वेअर चांगलं वाटत कोणतरी घेतलं.? ह.
ते आपण पाच हजार किरकोळमध्ये धरल्याचच की नाशत्याच सोडून.
हा ते आहेच?
हा.
क सा आहे तिथं जे ट्रॅडिशनल वेअर मिळतेय की नाही.?
हा.
किंवा मग ते सिल्कमध्ये पण असते रे तिथं मग सिल्क जरा कॉस्टली असते तिथलं.?
हा.
असय
म चल पाच हजार रुपये धरून चला आणि एक्स्ट्रा पन्नास हजार रुपये.? त्याला भास
हा हा.
इथं गाडी वगैरे. तरी पण झालं.? पन्नास हजार एकाला. रेट पन्नास हजार म्हणजे. बीस कमी झाली पन्नास ह.
नाही नाही पाच दीड दीड ते तीन आणि हे दोन लाख ब पाच लाख होते सगळ्यांचे ह.
पाच लाख कस दहा लाखात लाखात रे?
हे बघ प पन्नास हजार एकट्याचे
हा बरोबर आहे बरोबर आहे. म एकाला पन्नास हजार रुपये धरलास तर दहा जणांचा. पाच लाख होतात.
होय.
बरोबर आहे तर पण एवढं असं होणार नाही.
आ ते इकडे तिकड होतो जरा अस सोड त्यांचा काय विषय नाही. बर चालतय.